आवाज येतोय?
येतो येतोय, माझा माझा ये
हा येतोय. बोल की, काय म्हणतेस ऐ ऐक की, मी तुला कॉल करणार. ते काय आज आज माझी लयं इच्छा झाल्या बिर्याणी खायची. म्हणजे आता म्हणलं सुट्टी आहे आणि मला बिर्याणीची लयं हे झाल्या क ग्रेविंग झाल्या, मग आता बाहेर तर मी जाऊ शकत नाय. आणि अ तू पण त्या दिवशी काय झालं? तू बोलत होतीस ना बिर्याणी ची रेसिपी सांगं, बिर्याणी ची रेसिपी सांग. आणि परवा बाहेर गेल्यावर मला एक रेसिपी कळाली, पनीर रेसिपी, अ पनीर बिर्याणी. मला क कळलं नाही ते, पनीर बिर्याणी कसं लागल. पण आपल्या चिकन बिर्याणीला तोड हाय का सांग, चिकन दम बिर्याणी नि -ला.
हूं तू सांगितलेलीस बघ, एकदा मला, हैदराबादी दम बिर्याणी.
हा.
ती मी एकदा बनवून बघितलेली, मला आवडली ती. आता ही पनीर बिर्याणी मी पहिल्यांदाच ऐकाला लागलोयं.
पनीर बिर्याणी अगो इतकी छान लागते, तुला सांगते, खरंच लय भारी मला मी पण पहिल्यांदा ट्राय केलं, काय आणि मी घरात येऊन तसं बनवलं. अअ काय काय काय काय घालून तुला सांगू मी, कस करलेलं. तू आज सुट्टी हाय तर बनव की, आणि आपण हे झाल्या नंतर आपण कुट बाहेर जाऊया, आणि किंवा आ तू अ आपण प्लॅन करूया की, आपण बाहेर जाऊन पार्टी करूया. आणि त्यावेळेस मग का पण बिर्याणी बनवूया बनव.
हा, चालेल, चालेल. सांग की मला, कसं कसं बनवायचं?
पनीर, पनीर घे, पनीर तू शक्यतो घरातच बनव मी तुला नेहमीच सांगते, घरीच बनवायचं आणि पनीर तुला घरी बनवता येतेस ना?
होय, होय, येते तुम्हाला एकदा सांगितलेली स्कीम- ते घ्यायचं पनीर आणि त्याच्या त्यामध्ये व्हिनेगार किंवा लिंबू व सॉरी दूध घ्यायचं. दूध - दूध आणि दुधा मधे विनेगर किंवा लिंबू घालून ते दूध फा -दूध फाडायचं म्हणजे फाट- ते ते आणि त्या त्यानंतर मग एका कापडमध्ये घेऊन त्यात सगळं पाणी पिळून काढायचं. मग त्याच्यानंतर मग ते अस, ते बड, म्हणजे ठेवायचं अस एका भांड्यामध्ये आणि ते फ्रीज ला ठेवायचं. तसच ना? आणि मग त्याच्यानंतर झालं ना, पनीर.
हा बरोबर आहे, त्याला स्वच्छ धुवायचं आणि त्याच मग सेट करून ठेवायचं त्याला. हा तुला जर फ्लेवर पाहिजे असला, तर तू त्यात ऍड करू शकतेस एवढंच अग त्यांनी कस केलेलं माहीतेय काय? सेम प्रोसेस केलेली म्हणजे पनीर घेतलं, त्याला भाजलं भिजलं काय नाही हा कारण आपण प्रत्येक भाजी मध्ये पनीर भाज बे त्यांनी भाजलं नव्हतं. पनीर मध्ये त्यांनी सगळ्यात आधी थोडस मीठ, हळद, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला टाकला, आणि किचन किंग मसाला, दही, आणि तळलेला कांदा, आणि त्याच्यावर, पुदीना, कोथिंबीर, हे सगळं टाकून सग मिक्स केलं, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर पेस्ट टाकली, सगळं हे मसाले ना सगळं मिक्स केलं आणि थोडस तेल टाकलं त्याच्यावर मुराईसाठी आणि हे दीड तास त्यांनी मुरवत ठेवलेले. सेम प्रोसेस केलेली सेमच केलेली मी पण, तसंच ठेवलेलं आणि त्यामुळे काय होते पनीर मध्ये चांगलं अस उरल जाते ना ते मग जस आपण हे बनवतो ना कि तांदूळ त हे सात मिनिट ठेवायच, त्याच्यामधे ते तुला माहित आहे ना प्रोसेस?
होय, तू बोललेलीस पण सांग अने एकदा बघू जरा.
अ तांदूळ घे तांदूळ ज्याला धुन एका पानात म्हणजे एका हेज्यात मुरत ठेवायचं. आणि काय करायचं अ जेवढं तांदूळ आपलं त्याच्या डबल पाणी घ्यायचं. आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं तेल टाकायचं एक चमचा, आर्धा लिंबू कापून टाक यचा, पीळाय चा नाही. टाकायचा आक्का. अ त्याच्यामध्ये अ कोथिंबीर पुदीना टाकायचा. आणि खडे मसाले सगळे टाकायचे. खडे मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, तमालपत्र, जिरं, मोहरी, मोहरी नाही टाकायची सॉरी. जिरं आणि जावित्री फुल आणि ते अ गोल फुल नसते का ते फुल
हा हा, हा.
ते टाकायचं सगळं. सगळे मसाले टाकलेस वेलची मोठी वेलची छोटी वेलची सगळं टाकायचं. आणि त्याला उकळी येऊ द्यायची. आणि उप म काय करायचं त्याच्यामध्ये राईस तो टाकायचा. आणि राईस तर म्हणजे ज्यावेळेस भात टाकतीस ना! तांदूळ त्यावेळेस सात मिनिटं लाऊन टाईमर लावून काही करून सात मिनटं ठेवायचं त्याला पहिला ग्यास मोठा ठेवायचा नंतरमीडीयम करायचा आणि मिनट त्याला उकळ भात असा नाचू लागतोय वर.
हा हा हा.
तूजा ऐशी टक्के भात शिजलाय. मग काय कर? पनीर आता पनीर जे आता हे केले मग त्याच्यावर त्याला दोन कांदे कापायचे. मोठे मोठे आणि तेल घ्यायच एक पॅन म्हणजे ज्यामध्ये बिर्याणी बनवणारेस.. ती हे घे आणि.. अ.. बटर टाकणी किंवा तुझ्या आवडीनुसार काय टाकायचंय तेल किंवा बटर. आणि मग का भाजायचा चांगला. कांदा भाजल्यानंतर न मग टॅमॅटो पाहिजे असेल तुला तर टॅमॅटो वापरू शकतेस. चांगला टॅमॅटो भाजायच कांदा भाजायचा. आणि मग ते पनीर आपण ठेवलेलं आहे बघ जे दीड तास फ्रीजला सेट केलेलं ते पनीर टाकायचं. च चांगल. शिज िवायंय पशी जवायचं नाही. एक मसाले गरम होतील आणि त्याला तेल सुटेल इतकंच भाजायच शिजवायचं त्याला आणि काय करायचं त्याच्यानंतर हे सगळ आपण राईस आहे ना राईस शिजलेला पण पट पटपट टाकायचा म्हणजे त्या राईस भाताची ज्यावेेळेस गरम वाफ असत्या तेव्हा तो भात ती बिर्याणी चांगली होत जेव्हा तो भात त तुझा थंड होतोय त्यावेळेस बिर्याणी बिर्याणी होत नाही आणि दम तर अजिबात नाही त्यामुळे जेवा फा तुला ते भात ह्याच्यामध्ये टाकता येईल तेवढा फास् टाकायच सगळं पाणी हे करून आणि चांगलं त्याच्यावर झााकायचं आणि मी तुला नेहमी सांगतो फूड कलर वापरू नकोस
होय होय सांगायच असते पिटाचं एक मला
किंवा तुपाची भुी ठेऊ शकतेस होय साईड न तूप घाल किंवा तुपाची धुरी देऊ शकतेस तू आणि काय करायचं कलरला फूड कलर वापरायच नाही आपण म केसर किंवा केसर दुधात भिजवून टाकू शकतेस किंवा हळद दुधामध्ये भिजवून टाकायचं आणि बीट बीट किसून त्याचा कलर लाल कलर होतय तो टाकायचा
हा
हा आणि फॉईल पेपरन पूर्व त कायचं त्याच्यावर जड असं काहीतरी ठेवायचं किंवा खाली तवा ठेवायचा मोट टी फ्लेम करायचे तवा चांगला ताप पोहेचा. परत बारीक करायची आणि त्याच्यावर ती बिर्याणी झाक म्हणजे बारीक ह्याच्याव वीस मिनट ठेवायची बरोबर. वीस मिनिटं ठेवलीस? कि एक नंबर आणि त्यानंतरन ऊ उघडून बघ आहा. एकच नंबर
म तेच कि तू आता हे पनीर बिर्याणीच सांगितलीस ना मी पनीर पुलाव अ ऐकलेलं ग म्हणजे पनीरच पुलाव हे ते अस करतात ते तू सांगितलीस ते पनीर बिर्याणी मी आता लिहून घेतलोय ते मी बघतो घे आणि ते पनीरच तर तू म्ह जे प आता आपण म्हणतोयच की पनीर अं खाल्ल्यामुळं प्रटी प्रोटीन वगैरे आपल शरीरातलं वाढतंय आपल्या शरीराला चांगलं वगैरे असतय. त्यामुळं पनीर तर खाणं चांगलंच हाय आणि ते तू जी सांगितलीस सुट्ट वगैरे तू मला एकदा दम बिर्याणी सांगितलेलीस त्यामुळं ते मला माहितीय ते मी एकदा बघतो घे ट्राय करून.
नक्की बघ कारण पनी आणि आपण अस प्रोटीन युक त काही पण खऊ शकतंय आणि तुला माहित्याय मशरूम मशरूमची शेती केली जात्या म्हणजे शेती म्हणजे शेती नाही म्हणजे म्हणते ते अ बायोचं हे करून करत्यात महित्याय मशरूम हे त्याला एक विशिष्ट प्रकार च हवामान द्वून बनवली जाते म मशरूम ची भाजी तुला माहितेय?
नाही ग मशरूम ची भाजी मला मश
आज ते मशरूम आपल्या खाण्यासाठी खूप खूप म्हणजे खूप प्रोटीन युक्त म्हणजे तुला खरं सांगते खूप ते हेल्दी असतय ते मशरूम आणि अ त्याला आपण गावटी भाषेत असं म्हणतात बघ कुत्र्याची छत्री.
हा! मी तेच म्हणार होते बघ त्याला ते दिसायलाच कस तरी दिसतय त्यामुळे ते
नाही आग म म्हणजे कणी आमच्या इथं एक क दादा इत काय आण ते कुठ तरी परदेशात जाऊन शिकून आल्यात हा आणि त्यनी म्हणजे असं भ केल्या शेती म्हणजे ज्यावेस आम्ही म च आमचं कॉलेजमध्ये प्रोजेक्ट होता ना त्यावेळेस आम्हाला भेट द्यूति ग अस एखाद्या व्यावसायिकाला म आम्ही तिथं गेलेलो त्यांची माहि ते गेल नी त्यांनी बरोबर प्रॉपर माहिती दिलेली हं आणि त्यनी मध्ये त्याच कस म्हणजे क आता तिथं त्यांच असा एक आपला गोटा कसा असतोय बघ तसा त्यांनी घेतल्यालीत जागा त्यच्यामध्ये ते वातावरण यार केलीत मशरूमच
हा हा हा.
मशरूम त्यनी त्यांच्या इथ लई लागलेली आणि त्यांची प्रोसेस काय होती म्हण सांग पुढं कि ते मशरूम त्यांनी ल्याब ते टेस्ट करत होतीत
कश्या पद्धतीने ते का म्हण टेस्ट करत होते
म्हणजे त्या मशरूम ची क्वालिटी, त्या मशरूम रूम खरच ते खाण्यायोग किंवा त्याच्यामध्ये किती प्रोटीन्स आहेत किंवा काय म्हणजे ते फुढं पॅकेजिंग करायच्या आधी ते लॅब टेस्ट करून खर म्हणजे असं पोहोचवत होते आणि खर मशरूम आणि मशरूम महागाईत तुला माहतीये मशरूम डी मार्टला वगैरे भेटतात मॉला भेटत मशरूम खर्च महागायत आपण सर्वसामान्य जास्त करून खायला बघत नाय पण तू युट्युब ला एकदा सर्च कर मशरूम च किंग गुगल ला सर्च करू श मशरूमचे किती फायदे आहेत
अगं होय मी बाहेर होते बघ जॉबला मग मशरूम राईस वगैरे खात होते काय म्हणजे ऑर्डर देणार काय मग ते मला ते दिसायला म्हटले कि ते दिसायला कस तरी असतय ते कुत्र्याची म्हणालीस तू तशा प्रकारे अस म्हणताना मला ते खऊच वाटत नव्हतं मग मी ते मागवणार आणि ते देणार आणि ते फक्त राईस राईस खाणार पण तू आता ते मशरूमच शेती आणि जे हायजीन वगैरे तर ते सगळ टेस्टिंग वगैरे सगळं सांगितलीस बघ त्यावरून तर कळतय की हे सेफ आहे आणि आपल्या शरीराला चांगलं देखील आहे होय की नाही
होय आणि तुला सांगते काय म्हणजे आता आपल्याकडे अजून थोडासा वेळ आहे एक पाच मिनिटात सांगते परत आपण मी आता जे बोलणार आहे त्या विषयावर आपण परत एकदा निवांत बोलूया पण आता तुला सांगते काय मला बिन म्हणजे अस बिजनेस मध्ये इन्टरेस्टं आहे, आ- म्हणुन मी काय केलेले माहीतेय- तुला- कि- मी सर्च करत होते, आणि मला काय -काय सापडलं सांग! मोत्यांची शेती. आणि ते शिकून मोती मोत- ते आपल मो-
हां समजले हे पर्ल पर्ल हां-
तें- मोत्यांची शेती कसं करतात. किंवा आपलं- म्हणजे त्याला कसं असतय, आता तू जर शिकलीस तिथं- तर त्यांनी शिकवतात वेगवेगळे शेप- ते मोती म्हण किंवा आपलं -आपलं देवाच घालत्यात कोण आका हेज्यात गळ्यामध्ये, मोत्याचं कोणाला डायमंडच हार म्हणजे मो- -त्यांचा हार आवडते बरोबर आहे. आणि मोती किती- आगं तुला माहितेय परदेशामध्ये मोती आपल विकले जातात- तर ते मोतीं कसं बनवायचं- आपला घरच्या घरी आपण आता चार भिंतीत त्याला एखाद तस वातावरण देऊन ते शिंपलात- तर एक वर्ष तर जातय. ते मोती तयार व्हायला-
आपण बोलूया की यावर नक्की आणि एकदा. चालतेय की, ठेवु काय मग. हां